हॅलो,
ह आवाज येतोय का.
येतोय येतोय तूला येतोय.
येतोय.
हा बोल की काय करायलास.
काय नाही आता बसलो.
ह जेवलो बघत जेवनच तुला फोन केलतो.
हा हा
हा
ते मम्मीकडे फोन होता ग ते सगळ्यांचा फोन याला. तर ते मग नंतर करतो म्हण होय.
मला वाटलं जेवायला बेवायला अस का काय म्हणून म्हटलं बसलं मग मम्मी आमची मा अग त्या हिला फोन करायला ह क तिला फोन करायला ह क मी मला सांगितलं बाई जात ताना करतो म्हणले आवरून फोन तिला माझ्यापेक्षा जास्त काळजी तुझीच त्याग तिला क करायलाव की लवकर पूर्ण करायलाव की लवकर पूर्ण
करते करत मला
मी म्हणलं बाई तूच कर फोन आता तिला आणि सांग तेवढं फोन कर म्हण
त्या ग्रुप वर मेसेज बघितल का डेली पाचशे
बघ के चुकून पन्नास तर पाचशे टाकलात का. काय बघ जरा आमला काय कळ ना
हा म एवड हजार चालले म्हणाने एवढ्या आठ दिवसात हजार झालंय री एका दिवसात
नाही होत ग एका दिवसात लईत लई पण त शंभर किंवा दोनशे करू शकतो आपण एका दिवसात
होय ते पाचशे म्हणल्यावर न ऐकता नुसत सबमिट सबमिट सबमिट
त्यात तेच आणि त्यात नेटवर्क एक नाही आहे मला घरात दारात बस ग दारात बसत करत बसाय पाहिजे. आणि त्यात आधी कस डायरेक्ट ऑडिओ येत होत. तर वा एक व्यवस्थित एक भरभर होत होतं ते आता डाऊनलोड करायला आले त्यातला वेळ जातोय ग बघितलंस कणे
होय.
ते डाउनलोड तेच कि वरच डा ते नाही अ ऑडिओ डाउनलोड करायला लागतोय.
हाय
तुला मला ऑडिओ डाउनलोड करायला लागतोय बाई
मला त्याचा एक कमप्लीट झाल्यावर सबमिट केल्यावर परत फे शून दुसरं येते बघ.
हा
डायरेक्ट येते खाली लिहिलेला.
नाहीई मला तो ऑडिओ पण डाऊनलोड करायला लागते आणि लिहिलेला पण डाऊनलोड कराय लागते. का माहती काय झालंय?
मला नाही येते तसं.
मला पहिले मला वाटत पहिले शंभर टास्कच तसे आले असेल पुढे परत सगळे डाउनलोड करा डाऊनलोड करा म्हणून लागालय. म्हणे डाऊनलोड होणार लियच हो म्हून माझे भरभर होनणार नाही तर आधीचे कसं आलं क ऐयचं सबमिट करायच. ऐकायचं सबमिट करायचं.
मला नाही आला अजून तसं.
काय माहिती काय झालंय? मग मग काय नेटवर्क मुळ होतं तस काय माहित?
मला नवीन पण तास का नाही आलेला तो.
ते बहुतेक ते जुन्या युजर्सना असणार आहे फक्त. किंवा तू आज कुठला तर गुगल फॉर्म टाकलाय नि यूजर ना ते बक्की भरून काय आहे?
नाही बघितलच त्याच्या्यावर अ ते म्हणजे माझा मेल आय डी टाकलो ते म्हटलं तुमच कमप्लीट आहे.
हा.
फॉर्म.
हा ते ह्याच्यासाठीच असेल मग ते आ जे कॉल फ्रेंड कॉलचा आणि ह्याचा ट्रान्स्क्रिप्शनचा अस चालते नी यूजर म्हणजे आता कोण कोण जॉईन झालेत नवीन नवीन त्यांच्यासाठी असेल ते.
हा त्याच्यात ग्रुप ऍडमिन एकच आहे आणि बाकीची किती जण आहेत ती म्हणजे मेन आहेत ती त्यांना सगळ्यांना करायला पाहिजे होतं. कोण मेसेज टाकलंय काय कळणार झालय.
ह तू त्या पाणीपोह्याच्या ह्याला ग्रुपला ऍड केलंय झाल्यास ना ऍड?
होय होय त्याच्यानंतर त्यान ऍडमिन चेंजच केला की ग.
अगगं ऍडमिन चेंज एकटाच ऍड करू शकते असं केला काय? हा कारण परवा काय झालं. बापूंना सारखं विचारायला लागायचं ग म्हणून कने मी त्यांच्या फोन मध्ये मॅसेज मग मला म्हणलेत बघ बाई तुझ तू म्हणलत म्हणून मी बघायला घेतलो होतो. आणि मग मला ते ऑप्शन दिस आता म्हणजे ते नवीन ऑप्शन आलता वाटत कोण पण कोणाला पण ऍड करू शकतोय असा. म्हणून मग मी तेव्हा कनी काय माहित मग म्हणून तेव्हा मी मला आणि प् पप्पांना ऍड करून घेतलो मग ते काकीना पण सारखं फोन करायला लागतंय उगच सकाळी रात्री कवा पण म्हणून म्हणलं फोन करायला येते म्हणलं तरी पण मी ऍड करतो मग त्या दिवशी मी ऍड करतो परवा दिवशी काकींचा फोन आलात कशासाठी तर तेव्हा मला आठवलं मी लगेच ऍड करून टाकलो.
त्याच्यानंतर बघितलो की मी तरी त्यांना सगळ्यांना हे केलाय तो एकटाच ऍडमिन नाहीता चेंज केला तो.
हा मग केला अस लय जन कोणाकुणाला ऍड कराल्यात म्हणून.
होय.
असू दे म्हणलं. म्हणून केल ते फोटो बघितलीस? चांग झालं की नाही मग तेच म्हणालोय आपण करूया.
कधी एवढे दोन हजार पंचवीस ला केल्यास ते.
नाही दोन हजार पंचवीस ला नाही आत्ता केलोय. ती बर्थडेट तिं सांगितलेली ती घाला म्हणून ती घालून दिलतो गिफ्ट देणार होती ग कोणाला तर.
हा हा.
मग म्हणून करून दिलतो मग ते हा मग डे घातलय खरं ते काय झालं पहिला ती रिंगी माझ्याकडे लहान न्हवती ना मग ती आमच्या क्लासमध्ये म्हणजे होती ना ते एक मुलगीची होती त्याच्याकड मी ती छोटी रिंगी आणलेलो
हा हा
टाईट बसलेलं एकदम वरचं सगळं कार्टून करूपर्यंत ते आणि दुसऱ्या परत काय झालं दोन दिवस माझ्याकडेच रिंगी होती गती म तिला दुसऱ्या दिवशी देतो म्हटलेलं आणि दुसऱ्या दिवस मी कॉलेजला गेल नाही काय तरी झाल म्हणून मला तिला तिसऱ्या दिवशी रंगी दिलो आणि मग खाली डेट लिहायची होती मग तिला फोटो काढ म्हनताना ती मम्हटली डेट पण लिहून दे मग डेट लिहायला माझ्याकडे आता बारकी रिंगी नाही काय करू म्हणलो मग माझ्याकडे जी मोटीरिंगी होती त्यानं केलो मग त्या तवा कने ते कापड एकदम टाईट बसलं न्हवत हलकं बस बसल ते एकदम मग त्याच्यामुळ ती खालची डेट जराशी झाल्या तिथलं कापड असं सुरकुत झालं ते
हा हो
म्हणून म्हटलं मग म्हणून मग मग बारकीे रिंगे घेऊन आलो मी परत
हा आमच्या दिदीकड पण एक हाय मोठी हाय ते ती ब्लाउज वर एम्ब्रॉयड
हा एम्ब्रॉयडरीची ती माहती आहे तिथ होती बघ अडकलेली मोठी
हा हो हा एवढी पण मोठी नाही जरा मो ती आप दोन हातापेक्षा जरा मोठी
हा मोठे असात लई साईज मध्ये असा साडी सा वगैरे किंवा ह्याच्यासाठी तर नाचतात
मग तेच मग जर आपण साडीच जरी करायचं म्हणलं तरी चालतंय कॉटनची साडी आणायची कलर मिळतात ते मध्ये कलर साडीला कलर करायच किंवा एकदम प्लेन कॉटन पिंक साडी ब्लू साडी त्याच्यावर डार्क चॉकलेटी कलर न वगैरे फुल ती ह्याची सरल रील वगैरे काय ग तुला
तेी कुठली तरी तारिणी का कुठली तरी सिरियल आहे बघ कुठली तरी मला कठली तर आहे का ती सिरियल त्या सिरियल मधल्या हिरोईनचा अंगाव सगळ्यात असल्या साड्या असतात
नाही माहित नसत काय झालं
अ हे हे तेजस्विनी प्रधान आहे ब ति ति आत्ता एक सिरियल चालूय एक कुठली तर तिच्या्या साडी एब्रॉयडरी जास्त अव
हम काय नाही माहिती
मग तुला रीलील ते ना आली की तर पाठवत बघ भारी वाटतेय का ती प्लेन साडी आता मम्मीला पण का नाही मी एक कॉटन ची साडी घे म्हणणार आहे त्याच्यावर ते करणार आहे
होय चालते होय
एकदम अस क्लासिक लुक वाटतोय तो किंवा तू गुगलला पण बघ एम्ब्रॉयडरीच्या साड्या
होय पण त्याला करायला जास्त दिवस जाणार
नाय हग
पूर्ण साडीवरतीठ
प पूर्ण साडीवर आपण असं काही भरून करत नाही कुठ तर कुठ एखादे साडक लईित वीस फुलं कर ना आपण
हा तेच की तरी पण
फुलं म्हणल्यावर काय असं एक लावलं एका दिवसात पाच एक पाच. काय करायला वे लागत नाही एक प्रॅक्टिस झाली की नाही बर बरत. मी ते भाऊला केल्यात बधोन. ते मी एका दिवसात केलय होय. कंटिन्यू बसून लगेच पण होतंय ते काय वेळ पण लागत नाही त्याला
हा हा त्याला फक् पहिला पेन्सिल न करून घेतेस का?
पेन्सिलला म्हणजे का नाही तो एक ऍप आहे पेपर कॉपी म्हणून त्यांना क आपल्या फोनच्या स्क्रीन लॉक होत्या.
हा.
काय करायचं पिंटरेस्ट वरन किंवा कुठं तर आपला जी डिझाईन पाहिजे की नाही. ते डिझाईनचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा ती पेपर कॉपी म्हणून आहे. तो ऍप चालू कराय हा त्या पमध्येध्ये फोटो ओपन करायचा. आणि फोनचा हा फोन फो ब्रट फुल वाढवायचा त्याच्यावर कापड ठेवायच कुठ काडजे. ते
हा हा असं आहे तो एक ऍप आहे की. ते स्लॅश पाडलं त्याच हे पडते.
हा ते नाही त्यांना करायलाेत नाही प्रप आपल्याला कारण कापड त्यांंत आणून धरायला कोणतं लागत असं तस. म्हणून म हे कस फोन. खाली ठेवायचा त्याच्यावर कापड ठेवायचं असं एकदम असं आवळून आणि ते पेन्सिलला ते महागं दिसते ब्राटनेस वाढयं त्याच्यान असं फिरून तिरून काढयच.
हा ह. चाल.
म इझी पडतय ते होता माझ्याकडे ऍमिक काय तर करायच सुट म्हणून ठेवलेलो ब परवा दिवशी काय? त्याच्याबरोबर डिलीट केलंय बघ मला ते स्टोरेज फुलवालं फोन मध्ये म्हणून
आता आणि घ्याय पाहिजे. त्या बाईला एकदा विचारून बघकी
विचारतो की तिला फोटो पाठव म्हणलेली तिला फोटो पाठवून बघतो ते. अरेव विचारता. आधी अस करायला पाहिजे ग आपण एक थोडे हँड हँकरची डिझाईन वगैरे केला. किंवा बॅग वर वगैरे केले आणि मग तिच्यात दिले डेमोला ठेवायला तर चालतय.
होय करायला पाहिजे पहिला ते.
त्याच के
आणि असं करायला पाहिजे जे घरात वापरायला या पाहिजे म्हणजे कोण घेतलं नाही तर
हा तेच की असंच की का तर कार्टून च बिल्टून च करायच नाही ह्याच क नाही आपण हार कानातलं हे पण ब हा म्हणेिका जाड कापड. की नाही आपलं जाड कापड आहे असं ते असं गोल अस ते फुलं ते ना. ते करून करायचं असं आणि ते कट करायचं आणि खाली कणी पुट्टा वगैरे किंवा पिन बिन असते कि नाही प्लेन त्याच्यावर असं चिटकवायचं. लई काय काय करायला ते ग क्लिपा गळ्यातलं कानातलं. ते ती मॅडमने एक रील पाठवलेली आम्हाला ती पाठवत तुला असली तर लई भारी कर केते अग ते लई छान वाटत. ते एकदम असं मोत्याचं असल्यासारखं वाटतंय. ट्रेडिशणल सााडी बरतन काारला.
ह होय चालते किथे पला छोटे छोटे काय
हा ते करा आपल्याला क्लास ह काय तरय
अय ग एवढं तोपर्यंत कॉलेज चालू होईलते क्लास संपोपर्यंत
एक महिन्याचा क्लास असते तेवढं आपलं हो त्यावर ते होते
ह
आधी जरा सुट्ट्या पडल्यापासून केल असत तर चाललं असत बघ ते
होय म्हणजे आता झाला असत तपून
होय डिझाान तेल पण जमले असते आपल्याला
अ आता काय आता नाही आता ते क्लास पर्यंत कॉलेज चालू होल तर तुझा आणि मधी मधी हे होणार मग रजिस्ट्रेशन कॅपराऊंड ला
ह होय त्याच की
हम
आता बघू कॅपराड ला जातना कधी आहे बघायला पाहिजे रजिस्ट्रेशन त्याच्यावर
हो तर असल कि म्हणते येला
होय म्हणलं तीस तारीख आता बघू घी
ह ह अजून एक करून घेऊन झाल्यावर
हा करकी आता मी र फ्रीच आहे करू शकतेस किती पण
हा ह्याच्यावरच
ह्याच्यावरच कर की आता ते फोन चार्जिंग ला लावलो ग म्हणून
हा हा करे
हाय घर आताावर म्हणून म्हणलं
हा करतो थांब.
झालंत मिनट
झालं होय